हॅलो
हा बोलता
हा आवाज येतोय ना
हा येतय येतय माझा येतय ना
हो हो येतो.
हा तुमचा वाऱ्याचा आवाज असा आल्यासारखं मध्ये आवाज हे होतय हो‌ फॅन फॅनचा आवाज येतोय का
हो हो
हा आता येतोय क्लिअर हा येतोय आता.
हा झालं का च्या ती तुमचं
हो तुमचा झाला
हो झालं आताचं बा माझं
झोपला का
अजून कुठलं तसच आहे पाळण्याजवळ झोका घालायला त्यांना काही झोपायला तयार नाही.
बापरे आज चांगलाच हे झालंय त्याला
हम रडत नाही काही नाही पण एवढंच क जागा राहिलय म्हणजे झोपला नाही.
हा हा हा. ते एक बय आपल्या रडत नाही म्हणजे घेऊनत्र बसावं लागत नाही.
हो तेच की.
नाहीतर घेऊन बसायचं.
हो दररोज झो. पतय आता झोपेच ना हा दिवस भर झालं.
हा हा आज त्याला झोपच नसल आली.
हम्म तसच असत लेकरांच काही एक दिवस झोपते ते एक दिवस. चांगलं आहे म्हणताना एक दिवस असं करायचं.
अजून थंड पाण्यात हात घातला नसेल ना तुम्ही.
नाही नाही.
हम्म गरमच काही त्रास नाही ना होत आता
त्रासच काय नाही बघ तशाच कायच नाही मला असं नॉर्मल असल्यासारखंच आहे.
हम्म. हम्म नाही आता एक महिना झाला म्हंटल्या नाही काय त्रास.
हो. तरी पण डिलेवर झाल्याला पण म्हणजे असं मला काहीच वाटलं नाही नॉर्मलली फक्त आधीच काय होत. ते नंतर न काय वाटतच नाही असं.
होय सीझर ला खूप त्रास होतो.
सिझररला कस आहे पहिला त्रास होत नाही पण नंतर ना ते खूप त्रास होत आहे त्याचा. बकीेच कंबर दुखत नाही म्हणजे असं उटता येत नाही ना लवकर परत आणि टाक्या ओल्या असते ती. ता येणार नाही जोरात ह.
हो आणि त्याच असं म्हणजे अ थंडीत. पण त्रास होत म्हणतात देत ते इंजेक्शनचा
नाही आता मला आहे की मग पहिला शिजरच आहे माझं. काहीच होत नाही मला नाही नाही काहीच नाही.
हम.
आता मला काहीच वाटत नाही त्याच शिजरच पण हो.
तेच तुम्ही मग ते डिलिव्ही झाल्यावर डिंक लाडू वगैरे खाता का?
हा खाते की आता मला कस? असं पहिला माझ्या पोरीला चालत नव्हतं म्हणजे असं पोट दुखत होत तिला ते म्हणतात. असं काही तर थोडं निबर वगैरे कडक असलेलं खाल्लेलं जरा पचत नाही तिला चाल हा तिला पचत नव्हतं ते मग आता ह्याचं काही नाही ह्याला सगळं चालतं.
हा. आमच्या इकडे म्हणतात उलट मुलं लय नाजूक असतात मुलांना पचत नाही मुली पचवतात.
आमच्या पण ई आमच्या पण इकडं तसच म्हणतात की पण उलट झालंय माझं तर हा ते खोबऱ्याच लाडू वगैरे करतेत बघा हो.
हा खोबरा खोबरं डिंक ते खसखस.
हो हो.
हम्म ते देेतात म्हणजेे दे म्हणतात दुध साठी ते मी मेथीचे पण लाडू करतात ना. हा हळीव च.
मेथीचं म्हणजे कशाचं.
ते मेथी दाणे वगैरे घालतात ना ते हळीवच पण कडू लागतात ना.
अ मला ते अळीव अळीवच माहिती आहे परत डिंकच एक करत्यात अजून खसखस आहे एवढंच माहित आहे.
हा हा हा, ते मेथी दाणे असतात क नाही. ते क तेच म्हणजे असं ते पण घालून करतात लाडू, पण ते मेथी दाणे असे कडू लागत
हो कडू लागते ते, दूध पण कडू यायचं परत ते खाल्ल्यावर.
पण त्यानी दूध वाढतं असं म्हणतात.
होय, ते आमच्या इकडं काय नाही पण ते खसखसचं नसतंय काय, त्यानं दूध वाढतंय म्हण बघा आमच्या इकडं. दे म्हणतेत.
म्हणजे ते खसखसचे ते ह्याच्यातच घालता ना, आ प ते खोबरं डिंक सगळं ते? तेच्यातच खसखस घालायची.
हा आमची मम्मी मला बनवून देत होती, पण हे डिंकचं वेगळं कर करत होती. परत खसखसचं वेगळं. अळीचं वेगळं असं, म्हणजे आता अळीचं तीन दिवस देणार मला परत खसखसचं तीन दिवस देणार परत डिंकचं तीन दिवस असं देणार.
कच्चं लाडू करायचे?
नाही डाळू नाही करायची, ती दुधात असं काय तर खलबत्यात काय तर बारीक करून असं करून द्यायची मला त
हा हा हा हा.
ह, छा छान लागतय खूप म्हणजे असं, तूप वगैरे घालून दूध ते. तवा देत होतीच.
होय, नाही ते नाही माहित, म्हणजे नाही असं मी कधी बघितलं पण नाही ते, ते म नाय माहिती.
आता कसं जरा सगळीकडचं जरा वेगवेगळं असतंय ओ.
हो सगळीकडचं वेगवेगळं प्र, आमच्या इकडे म्हणतात तसं म्हणजे डिंक तळून घेतात परत त्यामध्ये ते खोबरं, खसखस त्याच्यातच घालायचे खसखस पण. ते खारका असतात ना, त्या खारका, हम्म ते असं, त्याचे असतात लाडू, डिलिव्हरी झाले म्हटलं की ते देतात.
होय
हम्म, परत आपण अ शिरा हा हा शिरा रोज नाश्त्याला सकाळी शिरा.
हा, आमच्या इकडं काय पण देऊ दे पहिला फक्त गोड नाही तर असं पांढरं असलेलं खायचं, गोड म्हणताना द तुमच्यासारखा असच शिरा नाही तर भात, दूध, तूप असं पहिला खायचं मग नंतर तुम्ही काय पण जेवा.
हा हा म्हणजे रोज.
हम्म, हो हो, मी काही तर म्हणजे काळी पहिला करत होते शिरा वगैरे खात होते, पण नंतरन कसं जेवणच आमच्या इथं लव कर बनतय, म्हणून मी काय म्हणणार जेवणच द्या, परत दुपारीच कायतरी करून द्या असं.
हां
दुपारीच काहीतर खायचे मी, हा.
आता तुमच्या इकडचे लोकं अशे रानात जाणारे असतात ना शेतात जाणारी?
हा असतेती, पण आमच्या इथं मम्मी जात नाही घरीच असते, असतेत काम करणारे असं ज तेत शेतात वगैरे.
हा, मग ते शेतात जाणारे माणसं सगळे लोकं जेवण करूनच जातेत?
हो, हा करतेती हो, जेवण करून जातेेत परत घेऊन पण जातेती हो.
हा.
दुपारच एक टाइम तेवढं जेवण करून परत काम कामाला लागत ते.
हा मग मम्मीकडे शेती आहे का?
हो, आहे की.
आणि इकडे सासरीे.
अ तिकडं पहिला नव्हतं, पण आता घेतलेत माझ्या मिस्टरांनी.
हा हां कोण कर
आता इथं कसं माहेरीचं म्हणजे इथं आमच्या, पप्पांच्या शेताजवळ घर म्हणजे, इथंच आहेत जवळ पासचं हाय तेवढंच, एक किलोमीटर बर आहे. कोण करत नाही त्यांना सांगायचं, तर बघते ते आता काय नाही दू लावून ठेवलंय हो.
तुमच्या इकडे जास्त कुठलं पीक म्हणजे, जास्त पिक कोणतं असतं?
पीक बघा आता जस म्हणजे येतोय ना, जसं म्हणजे काय म्हत कुठलं कुठलं पीक आता एक झाल्यार एक येत असत ना तसं करत असते तिथं पण
म नाही म्हणजे, कसं ऊस हा तुमच्याकडे तूर असती न.
नाही असं म्हणजे आता तूर लावायचंय ना ते दिवस आता तूर लावायचं मग ते तुरीच लावले आता. परत ऊस बघा कायत दिवाळीला लावतेत वाटतं ना?
हा हा.
दिवाळी परत अजून एक थंडीच्या दिवसात लावते तसं.
सगळा म्हणजे जे आहे ते पीक चालतं म्हणजे बारजीपाला वगैरे पण लावता का?
हो हो भाजीपाला सगळं चालू असतेय.
हा.
ते ते ज्या ज्या ऋतुला ते ते हो हो. कडधान्याचं म्हणताना आता बघा हरभरा म्हणा. परत तूर, मुगदाळं चं ते
हा हा. मूग वगैरे आमच्या इकडे काही शेती नाहीये, मम्मीकडे पण नाही आणि ईकडे मिस्टरांकडे पण नाही.
नाही का हो.
का गं?
त्याच्यामुळे आमच सगळं असं विकतच असत.
होय, आता शेती पण पहिला खूप पहिला पहिला काय नव्हतं, पण आता शेतीच पण किंमत खूप म्हणजे असं वाढलेली.
खूप झालीयं हो.
हम.
खूप हो पहिलं नव्हता. आता खूप किंमत वाढायला लागलीये.
होय, तुम म्हणजे तुमच्या इकडं आहेत का, नाही शेत वगैरे काय तिथं?
आहेत की म्हणजे, अस दुसऱ्यांची आहे पण आमची स्वतःची नाहीये मम्मीकडे पण नाही आणि इकडे मिस मिस्टरांच्या कडे पण नाहीये.
होय, का? हम इकडं पहिल्या पासूनच नाहीत का, म्हणजे काय?
नाही नाही.
हा हा.
पहिल्या पासूनच नाही.
हम्म हम
अरे असं कोणी घेतली पण नाय
तेच की
म्हणजे आमच्या इकडच्या लोकांना असं शेतातलं जमतच नाय
हम्म
पण माझं कसं माझं कॉलेज ॲग्रिकल्चर झालंय ना कृषीचं त्याच्यामुळे आम्हाला मग शेतात म्हणजे कॉलेजला असताना शेतातला करायला लागायचं सगळं
होय?
हो प्रॅक्टिकल ला लाग त ना मग ते शेतात भांगलायचं ज्वारी काढायला हरबरा काढायला
हा
लावायला म्हणजे ते आम्हाला सगळं शिकवलय तेव्हाच
हा हा हा
त्याच्यामुळं मला माहतीय शेतातलं पण मिस्टरांना नाही काय माहित हा
ह
त्यांचे पप्पा मी आर्मीत असल्यामुळे ते पहिले जास्त म्हणजे असं बाहेरच राहिलेलेत ना जिकडे सर्विस असेल तिकडे मध्य प्रदेश वगैरे मग ते अस जास्त शेतातलं काय माहितीच नाय
हा आता तुम्ही म्हटलात ना सासरे नाहीत म्हणूनं
हा आत सासरे एक्सपायर झाले. हा आता म्हणजे झाले. आता दोन हजार नऊ साली एक्सपायर झाल्यात
काय झालत म्हणजे त्यांना काय?
आजारी होते म्हणजे ड्रिंक करायचे आता मिलिटरीत आस असल्यामुळं ड्रिंकच प्रमाण जास्त होत ना त्याच्यामुळ लिव्हर चा वगैरे त्रास
म्हणजे रिटायर झाल्यावरच वारलेत का काय? हा बघा
सर्व्हिस ल झाले तसलं
कमी वयातच वारलेत मग?
हो हो
हा
एक चौदा पंधरा वर्ष तर त्यांची नोकरी होती की
हा
ते तेव्हाच वारले दारू जास्त प्यायचे खूप प्यायचे दारू
तेच की
तेनीच वारले ते मग आमच्या सासूबाईंना पेन्शन आहे चालू
हा ते असते. हो
हा
हा चालतय करूयात परत फोन हा टाइम झालय ना? हा